हॅलो! हॅलो!
हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो. आवाज येतोय माझा?
नाही.
हा. अं अ तुम्ही आता काय शिकताय? तुम्ही आता काय शिकताय म्हणलं?
झालं माझी बारावी. होय. मला आवाज येईना तुमचा, हॅलो. हा. हा, आता डी फार्म सी ला घेणार आहे ऍडमिशन.